हॅलो हो येतोय येतोय. फक्त माझा पण मला डब्बल येतोय. हा
हा होतो तो काही वेळेस प्रॉब्लेम. बरे आहे आपण.
हा काय म्हणताय, कशा आहेत. हा स्वयंपाकच आमचा एक एकदम एक एका वेळेस असतो त्याच्यामुळे माझ आता होऊन जातो.
हो का
बाय हा मी तेच म्हणत होते. आज आज आज आता काय आज थोडं आरामच आहे. आता आमच संध्याकाळच माझा जरा आरामच असतो. मी टी व्ही सिरियल पाहात पाहात आपल छान असत. माझ्याकडे माझ्याकडे कुत्र असल्यामुळे आमचा त्याच्यात वेळ जातो.
हा हा हा
तुला आहे की नाही प्राण्यांची आवड.
हे हो प्राण्यांची आवड त आहे. होता आमच पहिले. पण आहे ना काय गाड्यांमध्ये आल ना ते मग विनाकारण ते म्हणजे गाड्यांनी आज म्हणजे डायरेक्ट ठोकून दिल ना त्याला मग तिथे डेट झाला. मग माझा मी खूप जीव लावला हो होता पण मला अस म्हणजे वाईट वाटल एकदम. नंतर त्याच्यानंतर मी पाळलच नाही कोणत
आई ग. आणि मी पण मी आता जस लग्न झाल तर तेव्हापासून माझ्याकडे कुत्रा आहे ना तर माझ्याकडे इतक म्हणजे इतका लळा आहे. आता मध्ये मी वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष नाही आता मला होत नाही म्हणून मी नव्हतं ठेवलं. पण आता परत माझ्याकडे छान एक चांगला आलंय, सहा वर्ष झाले आता त्याला. इतका लळा लागलाय त्याला माझ्याशिवाय राहतच नाही आता तो.
गावी वगैरे गेलं तर कसं काय होतं मग.
नाही मग आम्ही दोघांपैकी एकच जण जातो. ते हा आमचं बाळच असल्यासारखं आहे. आम्ही दोघांपैकी एक जण जातो एक जण राहतो. हा. मग अगदीच अगदीच दोघांना हा. अगदीच दोघांना जायची वेळ जर आली कि मग आम्ही मग कोणाला तरी सांगायचं, पण अजून तशी वेळ आली नाही. हाहाहा. हा आणि खूप खूप लांब जायचं असेल आता चार पाच दिवस लागणार असतील आणि दोघांना जायचं असेल तर त्याला पण घेऊन जातो, म्हणजे लहान बाळ असल्यासारखंच.
हा हा हा.
अरे खूप ऐकतो. खूप ऐकतो. अप्पू अप्पू नाव आहे आमच्या बाळाचं अप्पू नाव आहे आणि इतकं छान ऐकतो तो आता पण आ पू म्हंटलं की लगेच तो माझ्याकडे पाहतोय. हा.
हो मग त्याला तुमची म्हणजे रोज
खूप खूप खूप म्हणजे इतकी सवय आहे कि तो बाहेरच्याच्या हातच खात सुद्धा नाही काही.
नाही ना. हा असतात ते. आता नवीन व्यक्ती बघितलं का लगे त्यांच्यावर ओरडतात.
हो हो. आणि म ओरडतात तर जाऊ दे त्याच्या म्हणजे ते आवडी ते पेडिग्री वगैरे असते ना कुत्र्यांचं जे खाणं
हा हा हा.
ते समोर दिलं तरी तो दुसऱ्यांच्या हातून खात नाही. आ-आमचे जे घरातले रोजचे आम्ही चौघं आहेत ना त्यांच्या हातूनच खाणार.
हा का.
बाकी कोणाच्या हातून पण खात अजिबात नाही. बाहेरचं बाहेरचं काहीच खाणार नाही, बाहेरच्याशी हे करणार नाही. आणि दा गेट वाजलं तरी पटकन उठणार.
हा. हो का.
हा. त्याला बोललेलं वगैरे पण सगळं कळतं. खूप छान म्हणजे इतका लळा लागलेला आहे त्याला, की सगळं प्रत
हा. हो ना गाडी आली का अंगणात. हा आपली गाडी आली
हो हो हो आ ते आणि त्यांना ना लहानपणी आमचं काय झालंय, आमच्या अप्पूचा पाय फ्रॅक्चर झालाय. अगदी बाळं असतानां. त्याच्यामुळे आम्ही त्याला बाहेर सोडतचं नाही.
हा हा.
आमच्या कंपाऊंडमध्येचं तो असतो तो आणि घरातच आता त्याला वावरयाची सवय झाली हायं.
हां.
त्याच्यामुळे आम्हालां जरा फार रिस्कं नसते की बाहेरच्या गाड्या येतीलं किंवा म काय होईल.
नाही इथे कसं हाय इथे आहे नां म्हणजे आ ओपन आहे ना गावी म्हणजे खेड्यापाड्या असं म्हणूनं भीती वाटते थोडी. कसं आपण खूप म्हणजे लावतो जीव पण नंतर म असं ओज होतं ना वाईट वाट तर मग जाऊ द्या.
हो आणि लड्या लागला ना की आपल्याला करमतं नाही एकदा एकदा लढा लागला की आपल्याला थांबत पण नाही हो. बाई ते घरचा एक मेंबर असल्या सारखचं होतं नां.
म का बनीन?
आणि आपण गावालां वगैरे गेलो ना तर त्याला असं वाटतं की नाही बाबा आता हा का खाल्ला असेल का? दाबू झोपला असेल का तर कॉम पाणी प्यायला असेल का आणि म्हणजे बाहेरच्या कामाला जरी गेलो आपण दोन-तीन तासा साठी तर अशी त्याची चिंता लागून जाते.
आं हां हां.
आणि हो म म आणि घरीं घरी येईपर्यंत आपली पण वाट पाहत असतो घरी आल्यावर असं मला उठू देत नाही, बसू देत नाही.
नाय का?
अगदी म्हणजे तो जवळ येऊनच बसते आम्हीत थोडं जरी हल्ले तरी तो माझ्या माझ्या पाशीचं येऊन बसणार. खूप खूप अगदी हो म आणि इतके दिवस मी अगदी म्हणतं होते ते अजिबात नाही हा आ ता मात्रं कुत्रं सांभाळायचं नाही आणि आता मला म्हणतात आता आता घेऊन जाऊ का म्हणे आम्ही आम्ही घेऊन जाऊ का विचारतात मला चिडवतात.
हाव ना हा असतच ते आता.
पण मलां कुत्रा आवडतो पण मला मांजर अजिबात आवडतं नाही बरं का. ऊ मला ते पायात पायात घोट आता हा आपण पायाशी बसतो. पण ते पाया पायत मला पहिल्यापासून मांजर नाहीचं आवडत का माहीत नाही. पाणी आवडतातं सगळे. पण मांजर असं घरात पाळायला नाही आवडतं बाहेरच्यांचं बघायला आवडत.
हां ज्याची द्याची सवय आवड असते.
म्हणजे जितकं कुत्रं असं वाटतं ना छान कि घरात असावं वगैरे. तसं मांजर पाळलेलं नाही आवडत. हो.
त्या आता. हा म्हणजे आमच्या पण घरात म्हणजे मांजर वगैरे नाही
हां आणि ते मांजराचं घान असत म्हण ते कां आपल्याला स्वच्छं कराव लागत नाही पण ते घाण आस ते ना ते फार वास वास ह
खूप दे ना का विचारा तुम्ही
हो, हो घर बर म्हणजे अ एक वेळ ना म्हणजे ते हे के पक्षांचं हे बर पण मांजराची घाण झाली की नको वाट
वास द सहण नाही होत नाही होत ना खरच नाही होत म्हणून नाही तर मग आपल्या घरात पण अस जर आम चुकून आपला पाय वगैरे जरी लागला ना तरी तो सुद्धा वास करायला लाग
अगदी खूप, खूप म्हणजे बेकार, बेकार ना पण निदान कुत्र्यांना आपण ती सवय लावतो तर कु तरी घरात घाण नाही करत अजिबात नाही घाण करत नांअ स हा, हा म्हणजे प पाऊसं पाण्याचा मगं मअं थांबतो तो चार, चार तास पण घरात अजिबात नाही काहीच नाही करत बाहेरच बाहेर जाऊनच करणार तुला काय करायचं असेल ते
हो का जागा असेल ना त्याची एक सेपरेट झोपण्याची
नाई त्या फ्रॅक्चर झाल्यामुळे तो घरात वावरतो ना त्याला घरात, घरातच सवय लागली आता
हा, हा
ते खूपच म्हणजे तो त्याचे ना तो चालायलाच लागला होता नुकता आणि तो पायरीत पाय अडकला आणि तो म्हणजे फेकला गेला भिंतीवर हो, हो त्या
हो का बापरे!
तेव्हा पासून फॅक डॉक्टरांना दाखवलं प्लास क्चर केलं
हा
त्याच्यामुळे मग त्याच पाय गेला तर गेलाच आता आमचं आमचं एका पायाने जरा हे झालेलं आहे पाय म्हणून मग म्हणून तुम्ही त्याला बाहेर सोडत नाही ना ह
हा, हा बरोबर, बरोबर म्हणजे तिनच पाय आहेत का त्याला एक पाय वापरण नाही होत वाटतं
हो पण आ त्या तो स्ट्राँग झालाय आता त्याला सवय झाली ना त्याला आता अशी सवय झालीय कि एका पायावरच आस आता बाहे हा आणि आता बाहेरच्या कुत्र्यांना पण तो घालवून सोडतो घाबरतात सगळे फिरायला वगैरे नेलं की सगळी कु ट्री त्याला डॉन आहे आमच्या कॉलनीतला आणि मुलं पण घाबरतात त्याला खूप
बे येतात, बोलतात, असं आप्पु-आप्पु करतात पण चार हात लांबूच, फार गे-गेटच्या जवळ पण कोणी येत नाही. बशरा हो मग आणि अख्ख्या कॉलनीचा लाडका ये तो. हां.
चांगलंय, आप्पू नाव कसं वरुन पण मला
हा हहान हां ते उगीच सहज म्हणजे माझ्या मुली च मित्र ये ना, तो त्याला काय-काय म्हणायचं, काय म्हणायचं मग त्यांनी नाव सांग-त्यांना म्हणजे आत ते कू त्र्यांची नोंदणी करावी लागते ना, तिथ ला सण, आप्पासाहेब म्हणे आमचा आप्पासाहेब महाजन ये. त्याल त्यांना वाटलं की, यांचं नाव आप्पा साहेब ये. म्हणून त्यांने आपप्पासाहेब महाजन, मालकाचं नाव द्यावं लागतं ना
हां हां.
आप्पासाहेब महाजन लिहिलं, म्हटलं ए हे कुठलं काय नाव काढलं? मग त्याच्यापेक्षा मग हे म्हणू, ते म्हणू, मग त्या अ वरूनच काहीतरी करू. मम्मी म्हटलं जाऊ देे, आपला आप्पूच ये म्हटल तो, छोटा हात्तीच ये म्हटलं. म्हणून त्याचं नाव आप्पू पडलं. आता इतक्या लाडच झालं, अ ते सुचलं म्हणून ठीक ये हंहह हं. हॅ
थांबा ताई मी करते हं तुम्हाला आता.
हो चालेल एक मिनिट हं, मी बी जरा बघते. हा चालेल-चालेल ठीक ये, ओके. स पूर्लेच